हॅलो हा आवाज - -
एतोय बोल.
काय करालतीस?
कात नाय बसलोय.
हम् हम. आवरल? मी पण बसलोय मुलाला घेतले ना.
हा हा चालू हाय की
हा हा.
काय म आणि आ. हा हा. पाऊस आहे का?
हीकडं पण आता कमी आलय.
ह ह. कामान चाललो.
काय नाही बाई निवांत च हाय आता काय करायचा पाऊस नव्हता त्यामुळे शेतातले काम सगळी थांबल्यालित
होय.
म आता आज पाऊस लागलाय उद्या भुईमुग टोकनायचा आहे
हम्म हम्म आमच्यात पण शेंगदान टोकणायच पावसाळी
पावसाळी आमच्याहिकळ पावसाळीच आसत्यात ना
हम्म हम्म. आमच्याकडे पण असतात न पण.
हा हा.
हम्म.
मग कुठं फिरायला वगैरे गेली होतीस का नाहीईस-
बारावी होना
कार्यक क्रम झाला का व्यवस्थित
हा हा.
झाला ये.
स्पेशल होत मटन
हातात... ब मटनच असणार की स्वीट... त अम्... काज..
ह हा....
ब खेळाय लागलाय.
ह..
हा बोलकी...
टीर तीन तचा घंट केला... सगळं अडर सोफा सीट बेड तिझोरी
हा... आणंटलाय होय.
हम्म...
हा हा...
काय मग विशेष...
काय नाही बाई निवांतच आहे. काय विशेष नाही. काल आमच्यात पण सासऱ्यांत... ऑपरेशन केलं आहे.
हो.
स्टोनचं... मग ते जेव जेवण केलं होतं पनीरची भाजी.. भात आमटी असं जेवण केलं होतं... आर् का...
हा विय
काय ते...
ऑपरेशन...
होय होय ते त्यांच कागदावर झालं आहे ऑपरेशन..
कोणत्या कागदावर... पाच लाख हॅलो हॅलो.. हॅलो... हॅलो